हा.
हॅलो! हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो!
हा येल का आवाज? हा येतो येते बोला किू हम् अ नाही अजून साडेनऊ ला असते आमचं तुमचं
आमचं पण माझं पण आता असं साडेनऊलाच असते साडेनऊच्या आसपासच असतते. जेवण ह
हा हा
हा आम्ही तासगावध्येे राहते आणि
हा हा
काय नाही दिवसभराचं काय चालू असते रुटीन मुलाला आणायचं सोडायचं स्कूलचा अभ्यास करायचं. जा घ्यायचा सॉरी घ्यायचा. करायच म्हणजे घ्यायच म्हणजे सगळं ते हेच असतंय पर टिफिन ते बनवायच. त हे रोजत रोटीन चालूच असते हम्म
होय.
हा तुला अ तासगावच असं जीरथ सोबद्दल माहित आहे तुला.
अ माहिती हो आशिरा तूच सोबद्दल हा
तर दूधव म्हजे तासगावच रद उत्सव असं ऐकून तरी माहिती आहे का तुम्हाला
हा ऐकलंय पेपरात वगैरे कधीतरी बातमी आली क अशी इशतधारी. रेल वगैरे पडलेली पाहिले.
हा मग ते मी मी त्या त्याच्याबद्दल तुला सांगते मग माहिती.
हा हा चालते सांगा क हा म्हणजे माहित नाही आहे माहिती. ून घेतले काही वाईट नाही मला काहीच इन्फॉर्मेशन नाहीे फक्त त मी अशी बातमी ऐकली.
हा म्हणजे तासगावचं ग्रामदैवत म्हणजे गणपती म्हणजे गणपती हा आता आपल्या तर ऑगस्टमध्येध्ये गणपती आपल्या सगळ्यांच्या म्हणजे घरात बसवतात आणि कॉलनीमध्ये न असं बसवत ना गणपती मग इथे तासगाव मध्ये कसं होते भरपूर टिक ठिका बसवत पण मंदिराध स दीड दिवसाचा गणपती असतो म्हणजे मेन तासगावच गणपती मंदिर आहे ना हां
हां.
हा म्हणजे तासगाव मध्ये मेन म्हणजे असं मेन म्हणजे मोठं असं गणपतीचं मंदिर आहे.
हा हा कळाल.
हा. आणि मग तिथं कधी वर्ष गणपतीच्या टाइमाला ना, रथ उत्सव असतोय. आणि तो गणपती म्हणजे दीड दिवसाचा. दीड दिवसाचा असतो गणपती.
हा, हा. म्हणजे जसं मुंबईमध्ये ती चालाय तशी. दीड दिवसाचा गणपती मुंबईमध्ये असतो ना.
हा, हा, हा. असतय. हा मी ऐकून माहित आहे, मुंबई मधलं पण हा त्या टाईपमध्ये. मग प्रत्येकाच्या घरामध्ये कस असतंय, पाच दिवसाचा असतोय सात दिवसाचा असतोय. नऊ दिवसाचा
पण हे अनंत चतुर्थी येऊ पर्यंत, ठेवते.
हा तेच की. हा असं एकवीस दिवसाचा, अकरा दिवसाचा असतय ना. अकरा दिवसाचा. मग इथं कसं, एक दीड दिवस
हम्म.
साचा असतोय. आणि तो एकदम मोठ म्हणजे वेग म्हणजे भरपूर मोठ्या असं, पुणे -मुंबईवरून असं, भरपूर लांबून -लांबून असे लोक अं, इथं येतात. म्हणजे तासगाव मध्ये. हा तासगाव हात तालुका हाय. शहर पण नाहीे. तालुका हाय. मग तरी पण हे, गणपती मंदिरमुळं, ते रथ उत्सवमुळ, प्रसिद्ध आहे हे, तासगाव.
ह का, म्हणजे मोठा. अ कार्यक्रम असतो, तुमच्या तिथे.
हा मोठा म्हणजे, उत्सव म ठा, म्हणजे मोठा उत्सव असतो, पहिल्या दिवसाचा असं रथ उत्सव. मग यात्रा बी
हा, हा. किती दिवसांचा असतो तो, तरी तसं.
दीड दिवसाचा. दीड.
दीड दिवसांचा असतो फक्त.
हा ओनली हा ओन, फक्त दीड- दिवसाचा असतो. मग भरपूर लांब लांबचे येतात. म्हणजे पा हे असं, उत्सव म्हणजे असं, तीन असं मो ठं अस रथ असतो. मग ते, तीन थर असतात त्यावर. आणि फूढं हा, सुटळे असते मोठठी अशी. ते भरपूर असं माणसं ओढत असतात. त्या म्हणजे रथ ओढत - ओढत -ओढत ते पुढं ते शंकराचं मंदिर आहे, तिथं. मग तिथपर्यंत नेतात ते.
हा. म्हणजे तो रथ, माणसानी ओढत न्यायचा.
हा माणसानी ओढत राही, न्यायचा. आणि मग भरपूर नारळ तेन सगळं त्यावर टाकलेले असतात. म्हणजे नारळ तेन अर्पण करत्यात ना, तिथं. त्या रथ उत् सोला नारळ, गुलाल, सगळं असं, गुलाल ते न असं फेकत्यात. आणि एवढा मोठा रद असतय, पूर्ण ओढत- ओढत ते ओढत थोडंच नेत माणसं. असं एकेकांचं तिथं म्हणजे, एकेका कुणा - कुणाचा पाय हो, म्हणजे एवढं पण असं म्हणजे लोकांना कळत नाही की, बाबा का होतय काय नाही. एवढी चेंगरा -चेंगरी एवढी
देवाच्या ह्याच्यात ते एवढे हे झालेले असतात की, त्यांना त्याची, भानच नसतय त्याचं.
हा, जा हा. जा भानच नसतय. म्हणजे एवढं देवाचेे हे मग्न झाले असतात की, ती लोकं. कि बा चेंगरा -चेंगरी झाल्या काय यार म्हणजे, बायकांचं तर तिथे जाणं, इम्पॉसिबलचाय. फक्त ओनली जेंट्स सगळे. बायका जाऊ शकत नाही. चेंगरा- चेंगरी एवढे म्हणजे लई प्रॉब्लेम होतय. मी तर अजून एवढ्या वर्ष आहे, मी सासगाव मध्ये पण रथ उत्सव फक्त लांबूनच बघितला. म्हणजे लांबून म्हण म्हणजे मोबाईल मध्ये, टी व्ही मध्ये. म्हणजे आहे मग आम्ही काय करतो रथ ऊठ झाल्यावर मग, गणपती पाहाया ते पडायला.
प्रत्य, हा, हा. प्रत्यक्ष तुम्ही कधी जाऊन बघितला नाही ती.
म्हणजे असं बघितलाय. पण असं लांबूनच. असं म्हणजे हा रथ उत्सव चाललाय असं दिसतयच. वरून, कुठ तर अस. टेरेस वरून ते न असं. असं लांबूनच असं दर्दीत मी असं मध कधी नाही गेले असं.
हम्म मग ते काय करतात ते रत ओढत ओढत नेऊन.
हा ते रत ओढत ओढत नेऊन पुढं असं अ शंकराचं मंदिर आहे मग त्याला जाऊन भेट द्यायचं. भेट असं काही तर भेट द्यायचं असं त्यावरच ना हा मग ते गुलाल फेकायचं ते सगळं एकदम. पूर्ण असं मुंग्यांचं कसं मुंग्यांचे कश गर्दी असनाे मुंग्यांच वारू मध्ये कं असत ना तसं पूर्ण एवढी माण असतात एवढी माणसं असतात ते पेपरमध्ये न्यूज पण य त्या पेपरमध्ये न्यूज बघितल्याशील तू म्हणजे फोटो बिटो कसा असतोय हा.
हा होय म्हणजे अशी पूर्ण गर्दी असते काय दिसत नाही तिथं मी काय चालली.
काही चाललं दिसत नाही तिथं हा. मग ते आणि असं म्हणतात की बाहेरच्या लोकांना भरपूर म्हणजे ह म्हणजे गण ते आमच्या तासगावच्या बाहेर लोकांना भरपूर पाहतो अस पाहतोय. हा नवस म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी सगळं असं म्हणजे इच्छा बछ म्हणजे काय असेल ते सगळं. पूर्ण करतो हा गणपती म्हणजे तासगावचा आणि मग आरती आहे म्हणजे ते आहे अनुभव आम्ही जातोय आधी म ते मग यात्रा यात्रा ते नसते. म्हणजे असं लेझिम
यात्रा त्या रथोत्सव मध्येच केली जाते की काय?
हा रथ उत्सव मध्येच केली जाते दोन यात्रा असतात एक सिद्धेश्वर मंदिराची एक असते.
हा हम्म. मग ती दोन्ही पण मोठे असतात.
हा जास्तीत जास्तीत जास्त करून गणपतीची मोठठी असते रज उत्सह मोठा असतो. त्याच्या खाली मग मग सिद्धेश्वरची यात्रा असते म्ह तुस मोठा यात्रा
ह मग त्यावेही काय व्हेजिटेरियन वगैरे का नॉनव्हेज हे पण चालतं जेवण
नाही नाही व्हेज पूर्ण व्हेज तिथं नाही मग
हा मग ते देवाला नैवेद वगैरे द नैवेद्य वगैरे घेऊन जातय गणपतीला
नाही नाही म्हणजे तेच की नारळ ये ना असं बाहेर नाही का असं नारळ ते ठेवलेलं असं तेच असं सगळं बाहेरच ज असं हा हा बाहेरच सगळं. बाकीच असं बाकीच असं आतलं असं काय असं ग हे नाही आणि त्या दिवशी ना रथच्या दिवशी आमच्या तर सगळ्यांच्या घरामध्ये काय असतंय. अ ते खपली खपली गववाची खीर खपली गावची खीर आणि अ मसाले भात आमटी असं असत प्रत्येकाच्या घरामध्ये
हा म्हणजे पूर्णपणे शाकाहारी
हा म्हणजे खपली घाऊ पहिल्या दिवशी आम्ही खपली घावाची खीर करतो खपली घाऊ. ते ना असं म्हणजे रद उत् चवला. हा मग दुसऱ्या दिवशी मग मोदक भेदक असं करतोय असं मग पोळी तेन मग न तर दोवररीचा सण ते ना सण हां. मग पण तासगाव मध्ये मेन म्हणजे रथ उत्सव यात मोठा असत आणि बघण्यासारखा असतंय.
ह. हय काय होय ते माणसं ओढत नेतात म्हणल्यार बघण्यासारखेच असणार की काय? तरी ते पण आणि त्या यान काय म्हणलं तुम्ही ती कशानवडत
हा सुतळी मोठीच्या मोठी सुतळी सुतळी असते मोठीच्या मोठी अशी हम्.
हा मग त्याच काहीतरी असणार ना. तेच की ती काय परंपरा आधीपासून चालत आलेली आहे काय तुमच्या गावाला
हा हा आधीतून परंपरा चालत आलेली आहे ती भरपूर म्हणजे भरपूर भरपूर वर्षापासून आलेली आहे ती मग त्यामुळे ते असं म्हणजे चालूच आहे ती परंपरा रुळी परंपरा चालूच आहे सगळ्या
हम्म हम्म
पण म्हणजे पाहणे मोठे मोठे पाहणे भिरणे खेळ पूर्ण पूर्ण्रच भरलेले असते
हम् ह
बारा दोन दोन वाजे फलो असते रात्री
एवढा वेळ
पहाटे हा दोन दोन वाजेपर्यंत यात्रा चालू असते
बा मग त्या तुम्ही त्या तुम्ही पाहण्या त्यांना वगैरे बोलवता काय
हा पाहुण्याना म्हणजे आम्ही आम आमंत्रणाच देतो की बाबा आता कस प्रत प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती न असते मग कुणाला कोणाला म्हणजे काहीत नवस्तेने केला अस बाबा काहीत असेल मग त्यांनी येतात ना त्यांनी मग जेवण खाणं पिण मग गणपती तिला मंदिरात जा पाेण्याचं ते ल असते मग ते नारळ फोडायचा असला गणपतीला रथाला रथाला नारळ फोडतात आमच्या इथं आसाा
अरे थरा नार फडतयेतय
हा रथाला नार्या फोडतात आमच्या इथं सगळे भरपूर जण सगळे पूर्ण अशे ऑगस्ट मध्ये गण
रथोचव गणपती ला म्हणजे गणपती ज्या दिवशी घरात येतो त्या दिवशी
हा हा त्या दिवशीच हा त्यावेळी दीड दिवसाचा हा म्हणजे आज गणपती आला तर आज आणि उद्या मग दुपारी जाणार तो असा.
हम् भारी आहे की मग बघायला यायला लागते एकदा वड
हा तेच की या क ये की बघायला या नक्की या.
अ चालते तुम्ही बोलवा आम्ही येतो. हो एवढं चांगलं एवढ सगळं सांगालय म्हणल. हा.
नाही मस्त आहे गणपतीरा तस मस्त मस्त आहे.
हा. म्हणजे हा एवढं काहीतरी वेगळं आहे म्हणल्यावर बघायला यायलं पाहिजे ना एकदा. असं काहीतरी बघित
होय होय.